नमस्कार कशा आहात.
मी मजेत आहे, तुम्ही कशा आहात.
मी पण मजेत.
हम्म! काय चाललं ह
ता करायची स्वयंपाकाची तयारी तूच विचार चाललाय नेमका आज काय करावं.
हो ना! रोजच तेच असतं काय करावं, काय करावं भाज्यांना पण काही सुचत नाही.
त्याच, त्याच भाज्या पण बाजारामध्ये पण ते काय सारखं, सारखं त्याच त्याच भाज्या खाऊन पण क टा येतो मग,
होन आता पाऊस येत नाही तर भाजीपाला पण एवढा येत नाही.
येत नाहीय.
खूप मगाई पण वाढली आता माग झाल्या भाज्या,
हम्! महाग तर झाल्या पण आता काय रोज लागत. पोटाला त्याच्यामुळे अन्न गरजेचं आहे आणि बनवून खाणं पण, गरजेचा आहे. पण म कस तेच तेच त्यावर राहतंय प्रत्येक वेळेला बाजारमध्ये घरचे पण नको नको सो होऊन जातं भाजी खायला घरच्यांना पण, आता नवीन नवीन प्रत्येक वेळेला काय करावं अशी चिंता पडून जाते.
हो ना! आपण अजूनून एक एक नाचणीची गुळपापडी बद्दल बोलूया आपण, ती रेसिपी मी तुम्हाला सांगते, हो ती रेसिपी सांगते मी तुम्हाला, अ प्रथमे ना अडीच कप नाचणीचं पीठ घ्यायचं, मी तुम्हाला साहित्य सांगते अगोदर, नाचणीच पीठ घ्यायच अडीच कप, त्याच्यानंतर एक कप बारीक चिरलेला गुळ घ्यायचा, एक कप साजूक तूप घ्यायचं, आणि पाव पाव खप आहे ना खाण्याचा डिंक, आणि अर्धा चमचा विलायचीची पावडर घ्यायची, आणि एक चमचा सुंट पावडर घ्यायची, आणि अर्धा चमचा ह अर्धा चमचा खसखस, घालायची आणि काही सुके मेव्याचे काप घ्यायचे काजू, बदाम वैगैरे जे असल ते, आणि थोड्याश्या गुलाबाच्या पाकळ्या घ्यायच्या सुक्या,
बरं!
हे सगळं साहित्य घ्यायचं नंतर मग अ सुरुवातीला आपण डिंक आहे ना मिक्सरला बारीक करून घ्यायच. कच्च डिंक घालायचा. तळून नाही घ्यायचं आणि मग नंतर जड बुडाची कडई घ्यायची त्याच्यामध्ये ना तूप घालायच त्याच्यातलं थोडं तूप बाजूला काढून ठेवायचं त्याच्या नंतर युज करता येतो आपल्याला नंतर तू तापून घ्यायच नंतर त्याच्यामध्ये आहे ना नाशणीच पीठ घालायचं नंतर त्याला पिठाला सात ते आठ मिनिट चांगलं मंद आचेवर भाजून घ्यायचे
हम्म हम्म
हम गसस मंदच राहू द्यायची मोठी करायची नाही गॅस नाही तर ते करपू शकतो तम
त जे नाचणीचे पीठ आधीच लाल रंगाच असतं ते भाजल्यावर गोल्डन असं दिसून येतं का पण मग
नाही ना दिसत नाही ना त्याच्यामुळे ना त्याच मंदच गॅस ठेवण आणि व्यवस्थित गुठ त मोड तिथ ते पीठ आहे ना भाजून घ्यायचं
अच्छा
मडून मडून भाजून घ्यायचे हा गॅस कमी ठेवायचा म्हणजे ते करपत नाही सुरुवातीला पीठ कोरड दिसतो नंतर मग जस तसं ते आपण भासतो ना तस तस ते तू तूप बाहेर पडायला लागतं त्याच्यातून सुरुवातीला असं वाटतं की आपल्याला हे खूप कोरड आहे आपल्याला अजून तूप टाकायला पाहिजे ग याच्यामध्ये असं वाटतं आपल्याला पण ते नंतर जसं जसं आपण भाजूनात असतस त्याला तूपं अ त्याच निघत त्याच अ म्हणजे मग अमंदाज बघूनच ते तूप पण वाढवायचं आपण चार पाच मिनट चांगलं भाजल्यावर ओलसरपणा येतो त्याला
हम्म
आणि जरोल सरपणा कमीच वाटलं तर मग दोन तीन स तूपवरून घालायचं त्याच्यामध्ये त हॅलो
हा आता आता मध्येच हो आता येतोय मध्येच ब्रेक होत होता हो मागाशी
हम
आता येतोय
हो आपल्याला हना एकूण एक कप संपूर्ण तूप लागतं ते भाजून घ्यायला नंतर परत तीन चार तीन चार मिनिट परत भाजून घ्यायचेय आणि पीठ घातल्यापासून सात ते आठ मिनिटं चांगलं भाजून घ्यायचंय ते पीठ नंतर त्याच्यामध्ये डिंकाची पावडर पावडर घालायची परत सात आठ मिनिटं भाजून घ्यायची मस्त सुगंध यायला लागला ना तोपर्यंत भाजून घ्यायचं ते पीठ मग हे नीट अ पीठ येण्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत म्हणजे एकूण सतरा ते अठरा मिनिटं लागतात ते भाजून घ्यायला सगळं
हम्म हम्म
मंद यांच्यावर भाजून घ्यायच डिंक पावडर घातल्यावर सुद्धा गोठळे होण्याची शक्यता असते त्याच्यामध्ये म्हणून अ पण जे झाारणे वगैरे प्रेस करत करत, असे गुठळ्या मोडून मोडून घ्यायच्या त्याच्या.
हं.
पण मग नंतर त्याच्यामध्ये आहे ना, सुंटाची पावडर सुंटाची पावडर आणि वेलचीची पावडर घालायची. आणि मग चांगलं मिसळून घ्यायचं ते. आणि मग नंतर गॅस येणं बंद करायचं.
हम्म.
नंतर मग हे मिश्रण हेना पाच ते सात मिनिटांसाठी थोडसं हलकंच थंड करून घ्यायचं. जास्त गार करायचं नाही, हलकंस थंड करायचं फक्त. मग नंतर मग त्याच्यामध्ये ना गूळ घालून मिक्स करायचं.
हम्म.
गुळ आणि पिठाच्या उष्णतेमुळे हायना चांगलं मिक्स होऊन जातं तो गूळ त्याच्यामध्ये, पिठाच्या उष्णतेमध्ये. मग चांगलं एकजीव करून घ्यायचं ते चांगलं. मग नंतर एका ताटाला तूप लावून घेऊन त्याच्यामध्ये मिश्रण काढून घ्यायचंय.
हा.
आणि मग हे मिश्रण ताटावर पसरून घ्यायचं. पसरल्यानंतर मग आप ल्याला जसं जाड बारीक गुळपापडी हवी असेल, त्याप्रमाणे आपण पसरून घ्यायचं. चांगलं दाबून दाबून सेट करून घ्यायचं त्याला.
त्याच्यावर जर थोडीफार तीळ वगैरे ऍड केली, तर चालेल का?
हो चालतं ना. पिस्त्याचे काप वगैरे, बदामाचे काप, काजूचे काप असे खसखस वगैरे असं घातलं तरीपण चालेल.
म्हजे आपल्याला हहावंसं आप ड्रायफ्रट वगैर ऍड करायचे असतील, तर करू शकतो थोडक्यात म्हणजे सुुका मेवा व गव्हाचं पीठ
हो हो हो करू शकतो. ते थोडं वाटन असं प्रेस करून दाबून द्यायचं म्हणजे ते चिपकून राहतं त्याला थोडसं
अच्छा.
तुम्ही गुलाबाच्या पाकळ्या वगैरे सजावटीसाठी छान दिसताना तस का दिलं तरीपण चालतं. आणि मग ती गुळपापडी एकदम खुसखुशीत होते, छान होते. लहाननांपासून मोठ्यांपर्यंत सगळे त्यांना आवडते, ती गुळपापडी पौष्टिक पण
हो नाचणीचं पीठ म्हटल्यावर पौष्टिकच राहणार, शिवाय डिंक वगैरेपण आहे, त्याच्यामुळे मग त्याऐवजी पण, चांगली लागते.
म्हणजे आजारी वगैरे व्यक्ती असतील, त्यांना प्रोत्सक आहे. नाशत्यासाठी एक दोन वडे दिल्या तरीपण चालतं किंवा लहान मुलं, लहान मुलांना आपण चॉकलेट बिस्कीट वगैरे दे तो सकाळी किंवा किंवा आपण मागितलं तरीपण, मग त्याच्या ऐवजी आपण गुळपापडी दिली त्यांना, तर खूप चांगलं आहे ते. अ त्याच्यामधून त्यांना कॅल्शियम वगैरे प्रतिने, प्रोटीन्स वगैरे ते सगळं मिळतं. त्या त्यांना
हम्म.
तुम्हाला काही रेसिपी माहि
गोडासाठी गोडासाठीचा एक छान उत्तम उपाय म्हणजे थोडी क्यामध्ये. ही बाहेरचे चॉकलेट वगैरे कशी त्याच्याने दात किडतात वगैरे, पण मग हे कसं हे गोड पौष्टिक पण हाय शिवाय घरचा बनलेलं हाय. त्याच्यामुळे लहान मुलं हवे तेवढं खाऊ शकतात, काही हरकत नाही त्याला.
हो.
अच्छा
तुम्हाला माहिती का शेखादि रेसिपी
माझ्या घरात जास्त करून गोड वगैरे होत नाही असं त्याच्यामुळे मी जास्त गोड तर काही करत नाही पण तिखट वगैरे होतो त तिखटची रेसिपी आहे माझ्याकडे
हा मग सांगा ना मला एखाधी असेल तर
एक मिनट हा
हम
अ कसली सांगू मी तुम्हाला
ढोकळा वगैरे त्याची माहिती का तुम्हाला
हो ढोकळ्याची पण माहिती
हा मग ते सांगू
अ रव्याचे कि बेसनाचे
बेसनाचे
बेसनाचे अं बेसन साधारण दोन वाटी बेसन घ्यायचं
हम्
छान चाळून घ्यायचं इन्स्टंट बनवायचं असेल त्यावेळेच सांग ते चाळून घेतलं कि त्याच्यामध्ये साधारण एक चमचा साखर टाकायची पोहे खाण्याची
हा हा
एक चमचा लिंबूसत्व टाका अर्धा चमचा लिंबूसत्व टाकायच
हा
त्याच्यानंतर दोन पळी तेल टाकायचं छोट किंवा जे आपलं टेबल स्पून असतो ना पोयांच्या चमचापेक्षा मोठा ते दोन चमचे त्याच्यामध्ये अ तेल टाकायचं त्याच्यानंतरन थोडासा सोडा टाकायचा खाता भाव चमचा जास्त हे आधी सगळं असंच कोरडं मिश्रण आहे ना सगळं एकत्र करून घ्यायचं साखर जर तुमच्याकडे पिठी असेल तरी चालेल किंवा हे सगळं मिश्रण एकत्र त डायरेक् मिक्सर म फिरवून घेतल आणि परत ून घेतलं तरी चालत म्हणजे जे लिंबू व आहे त्याची पावडर होऊन जाते साखरेची पण पावडर होऊन जाते त्याच्यानंतर मीठ टाकायचं आपल्या हिशोबाने चवीनुसार जेव्हा बनवायला घ्यायचं त्या वेळे ला थोडस पाणी घ्यायं दोन वाटी त तुम्ही समजा हे घेताय बेसनाचं पीठ तर त्याला साधारण दीड वाटी आसपास थोडस पाणी टाकायचं म्हणजे कन्सिस्टन्सी त्याची एकदम घट्ट घट्ट पण नाही घट एकदम पातळ पणे अशी करायची आणि ज्या वेळेला अ आधी स्टीम वगैरे करायला ठेवून द्यायचं वाफ वगैरे साठीचं भांड म्हणजे कसं आहे त्याच्यात सोडा वगैरे टाकलेला आहे ना हम्
टाईम झालेला म्हटलं आपण हो करा चालेल हो धन्यवाद हो हो चालेल चालेल